हा बोला.
आवाज येतोय का?
हा येतोय ना बोला की काय म्हणताय.
काय नाही बघा निवांत. तुमच काय चालंय?
हा मी पण आत्ताच आले ऑफिस मधून चालू आहे. हा! हो मी नोकरी करते.
हो.
हा तुमचं काय आता काय कॉलेजच- कोचा
झालं नाही हो झाले एज्युकेशन कंप्लीट होऊन दोन वर्ष झालं. आता निवांतच असते घरी.
अच्छा! अच्छा! अ मग कस झाले तुमचं शालेय जीवन?
शालेय जीवन मस्त गेलं बघा काय नाही आता. लहान असल्यावर वाटते मोठ कधी होतो, दुसऱ्यांसारखं कधी एन्जॉय करता येतो. आणि मोठ झाल्यावर वाटतय लहानपणीचच बरं होत.
अच्छा! हा हा.
हा. मग तुम्ही म्हणजे कुठं ट्रिपला वगैरे गेलात की नाही? म्हणजे स्कूल लाईफमध्ये कधी.
हा मी माझ्या शालेय जीवनामध्ये माझं कसं होतं अ मी पहिल्या जे अ- पहिली जे माझं अ शाळा होती. अ पहिली ते सातवी पर्यंत ती मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकले. आणि नंतर मग माझी दुसरीच अ आम्ही साताराची.
कोय.
हा मग तिकडे मग जिल्हा परिषद शाळेमध्ये होते. नंतर मग आम्ही अ मुलींच्या शाळेमध्ये शिकली मी पुढ दहावी पर्यंत.
हा.
तेच्यामुळ जसा की मुलींच्या शाळेमध्ये असल्यामुळें ना, अ पूर्ण धमाला असायची कारण अ फक्त मुलीच असतात आणि आपण काही पण करू शकतो. की मुलांच्या शाळेमध्ये कसं प हे करू -करू शकत नाही, ते करू शकत नाही, त्याच्यामुळे पहिल्यापासूनच मुलींची शाळेत शिक ल्यामुळे ना अ खरंत एक वेगळे पणाच वाटायचं. आणि आमचे जे शिक क्षक वगैरे होते ना ते सगळे चांगले होते म्हणजे मुलींना समजून घेणारे ते होते. आमची गेलेली सहल अ महाबळेश्वरला गेलेलो आम्ही. फिरायला शाळेच्या ह्याच्यामधून हा.
मग तवा कसा वाटत होत कॉलेज आणि स्कूल लाईफ मधे.
नाही शाळेच्या याच्यामध्ये तर चांगलंच वाटत पण कॉलेजमध्ये जेव्हा आलो त्यावेळेस मण कसं कॉलेज म मुलं वगैर होती आणि पहिल्यापासूनच मी कधी अ मुलांबरोबर एकत्र आम्ही कधी बसलेलोच नव्हतो त्याच्यामुळ पहिल्यांदाच असं. मुलं आणि मुली एकत्र बसतात मुल्यानंतर त्यांना फीस म्हणजे हे करताना त्यांना भीती वाटत होती. पण नंतर काय अ आपल्याच वर्गातले आहेत म्हंल्यावर म नंतर काय वाटायचं नाही. सुरुवातीला वाटायचं. की बाबा आपण म्हणजे कधी मुलांना आम्ही बघितलेलंच नव्हतं ना. आमच्या वर्गामध्ये. मुलींच्या शाळेत शिकल्यावर कस एक वेगळं हे असते स्वतंत्रता असते. आणि मुलं असल्यानंतर. आपल्या वर्गामध्ये मुल आहेत म्हणल्यानंतर ते एक जरा वेगळं असतं.
हो.
हा पण चांगले होते सगळे म्हणजे आमचे. जे वर्गातील जी मुलं होती ती सगळे खूप असे पाठिंबा देणारे होते वगैरे की चला बाबा आपल्याच वर्गातल्या मुली आहेत बाहेर जातय आहेत किंवा. त्यांचा ग्रुप वगैरे बनलेला आहे तर ते छान वाटायचं तुमचं कसं होतं म
आमचं पण असंच होतं आमचं कसं पहिली ते चौ मुलं मुली सगळेजण मिळूनच असायचं पुढ पण पाचवी ते दहावी पर्यंत. स्कूल लाईफ मध्ये पण तवा पण मुलं मुली एकाच वर्गात असायचो. आम्हाला असं. नाही तुमच्या सारखं म्हणजे मुलं म्हणजे प्राथमिकला आणि हायस्कूलला. म्हणजे फक्त मुली आणि पुढं कॉलेज लाईफ मध्ये गेल्यावरती मुलं आले. वर्गात म्हणजे अस मुलं मुलं एकत्र अस नाही आमच्यात मुलं मुली. हा सगळे मिळूनच जाऊ.
हा कारण तुम्ही कसं हायस स्कूल मध्ये शिकल्या असाल ना मी कन्या विद्यालया मध्ये शिकले ना. कन्या शाळेमध्ये शिकले मग कन्या शाळेमध्ये कसं.
ग्रामीण भागात थोडं असच असत ना मग तुम्ही ते मोठ्या सिटीत शिकलात.
हा.
हो. आणि सिटीत जसं असते तसं. इकडं खेड्यागावात नसतं आणि खेड्यागावात जसं असते तिकडें सिटीत नसत खूप फरक असत.
हा शहरामध्ये आणि गावामध्ये फरक असतो.
हो आता आम्ही. कित्येक जणांना कॉल करून विचारलं तर त्यांनी पण असं तुमच्यासारखं सांगितले. असं मा मी सांगायचं आणि त्यांच ऐकायचं अस मॅचच झाला नाही. शिक्षणाबद्दल मना न. ला हे सगळेजण अस वेगवेगळं सांगितलं.
हा प्रत्येकाने प्रत्येकाचा अनुभव सांगितला मग तुमची कशी होती शाळा. शाळेतल जीवन तुमचं कसं होतं कसं वाटायचं तुम्हाला कारण आपण जेव्हा मोठं होत जातो ना. त्यावेळेस आपल्याला त्या आठवणी राहतात फक्त आपल्या जवळ आणि आपण जेव्हा तो आठवतो- त्यावेळेस असं एक वेगळं, एक काय म्हणायचा त्याचा आनंद मिळतो ना?
हो आणि तुमच आवड कोणती होती? खेळ. कुठ- तुमचा आवडता खेळ कोणती होती?
नाही खेळामध्ये म्हणाल तर मी शाळे- च्या जीवनामध्ये ना, हॉकीची मी खेळाडू होते. शाळेच्या- त जो हे होता ना, खेळाडूंचा जो ग्रुप होता ना आमच्या मुलींचा, तर मी हॉकीच्या- खेळाडू होते. आणि एन सी सी मध्ये होते मी, एन सी सी ची कमांडर होते, त्याच्यामुळे मला- जेव्हा मी दहावीला गेली ना, त्यावेळेस माझ्या आई वडीलानी सांगितले की, बास आता खेळ बंद करायचा- आणि अभ्यासात लक्ष घालायचं, मग मी दहावीत आल्यानंतर खेळ बंद केल.
यांच- तुम्ही हायस्कूलच केलात का? पुढे कॉलेज लाईफ मध्ये असतय ना?
नाही, केलं नाही, केलं मी तिथे कारण नंतर पुढं मी- मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये शिकले, त्याच्यामुळे मी एन सी सी तिथे नाही हे केलं- अ.. कायमस्वरूपी असं नाही बंद केलं, फक्त मी आठवी, नववी, दहावीलाच केलं. ते-
हो ना.
हा आणि तुमचं कसं होतं मग तुमच्या शाळेत?
मी म्हणजे अकरावी, बारावी इकड घेत- नाही नाही कॉलेज लाईफ मध्ये मी म्हणजे त्याच्यात सहभाग घेतलेले ना एन सी सी मध्ये. असं कॉलेज ह स्कूलमध्ये नव्हतं आमच्याकडे, गावी तस नसतय. सिटीत असतय ना तस?
हा शहरामध्ये असते, मग तुमच्या शाळेमध्ये कसं असायचं गॅदरिंग वगैरे हे? ते, तुम्ही कशामध्ये भाग घ्यायचा वगैरे?
मला माझा आवडता खेळ कबड्डी होता. मला जास्त करून कबड्डी आवडायचं आणि असं बा- हेर आणि जास्त करून मी त्याचा कुठलाच म्हणजे वैयक्तिक म्हणजे रनिंग- आणि हे सगळं टीम म्हणजे, टीमचा खेळ म्हणजे कबड्डी. हा मला माजा आवडता खेळता कबड्डी, मग मी त्याचे कॅप्टन असल जे स म्हणजे सगळ्यांना असं- सांगायचं अस म्हणजे सल्ला द्यायची, नसत करायचं असं खेळायचं असं असं म्हणून. इकडं बरून ऑलर सर मला तु मी इथलं जे आहेत ना त्यांना खेळाळ लावी द्यायचे
अच्छा.
हो.
कबड्डी पण छान असते ना खेळायला, हे ना?
मला अजून पण खेळू वाटतंय.
पण ते येणार नाही आता दिवस.
हा तेच ना, आपण जे हे केलेलं असत ते आणि मग तुमची सहल वगैरे कुठं गेलेली?
हो आम म्हैसूर उटीला गेलत ना आमचं. हो, मैसूर- मी दहावीला असताना गेले- ते चार दिवसाची होती.
अच्छा आमची कशी फक्त सकाळी ते जाऊन संध्याकाळी परत अशाच होत सहली हा एका दिवसाची सहल हो ती आमची आणि जास्त करून आमच्या एका दिवसाच्या सहली असायच म्हणजे अश्या मोठ्या सलीला कधी आमच्या घरातून परवानगी नसायची ना. तेच्यामुळ जे एका दिवसात परत येणाऱ्या ज्या असतील एक दिवसीय सहली त्याच सहलीला आम्ही जायचो.
हो.
आणि कशी झाली मंग तुमची सहल?
मस्त झालं त्यावेेळेस आम्ही लहान असायचो, आणि ट्रेन मधून ट्रेन मध्ये घेऊन गेलते ना आम्हाला मग तिथं गेल्यावरती प्रवास हो खूप प्रवास झाला आण ही तिथ गेल्यावरती रूम मध्ये वगैरे फ्रेश होण्यासाठी म्हणून गेलतो तिथ गेल्यावरती पण आम्हाला एवढं मज्जा ना आता काय आम्ही अजून ट्रेन मध्येच बसलो की काय आस ते म्हणजे ट्रेन मध्ये बसल्यासारखं जाणवायचं सारखं. हो हो हा हा, सेम तसच बाहेर उतरून फ्रेश होण्यासाठी रूम मध्ये गेलो तरीपण तसचं वाटायचं.
आपण हालतोय आजून ट्रेनमध्ये बसलय आणि हालाय लागलोय, होत तस खूप वेळ प्रवास केला ना आपण की आपल्याला तसं जाणवत की आपण अजून पण हे रेल्वेत बसलो आपण हालतोय असं होतय तस आम्हाला पण व्हायचं वायच खूप प्र-प्रवास केल्यावर.
हा आम्हाला तर तसचं व्हायचं, खूप जण गेलतो आम्ही.
मग तिथ तुम्ही फोटो वगैरे काढले का?
हो आठवणी सध्या तर नाही आधीच्या फोन मध्ये होता आता हे दुसर फोन घेतले ना मी पण. हा तरीपर्यंत पाच सहा वर्ष होऊन गेलं.
हा पण आ त्या आठवणी राहिल्या ना त कायम मी कायम आपल्या अ
जरासं काही नाही पण मनात म्हणजे आठवणीत आहेत.
हा कारण ते अ त्याच्यानंतर म तुम्ही तिथं काय काय खरेदी केलं असेल? काय घरी आणलं असेल ते आहे ना?
नाही काय असेल ते तिथंच खाऊन पिऊन आलं पण काही घेऊन आलो नाही.
तेवढं काय कळायचंच नाही ना काय घेऊन यायचं किंवा काय.
कुठलं तर वस्तू घ्याव काय तर घ्यावं म्हणलं तर खूप महाग असाय तिकड.
हा.
हा लहानपणी कस तू खा मी खा तू खा मी का करायचं सगळजण मिळून काय आणायचं आमच तेवढं लक्षातच येत नव्हतं ना, मग जे काय आसेल ते तिथल्या तिथं हा पाच चं ट्रे ट्रिपला जायचं म्हणताना फक्त चार जोड कपडे एक जोड एक्स् चा आणि न नटायला थ थटायला हे आणि ते कायतर आवराआवरी करायचं बॅग पॅक करायचं खायला प्यायला निघायचं गबाळ घेऊन. तिकडून येताना काय नाही ते जे काय असेल ते खायचं प्यायच ते ट्रेनमध्येच संप पून यायचो आम्ही घरी.
अच्छा.
हो.
आम्ही घेऊन यायच घर मी घेऊन आलेले. तिकडच जे महाबळेश्वरच जे प्रसिद्ध आहे ते अ ह्याचे अ स्ट्रॉबेरीचे, चॉकलेट्स वगैरे येतात ते तसलेवाले. परत तिकडची चिक्की घेऊन आलेले मी गाजर घेऊन आलेले कारण तिकड खूप प्रसिद्ध आहेत ना लाल कलरचे असतात असे त्या बाजूचे मग ते जे जे काही तिथलं प्रसिद्ध आहेत ना ते दोन तीन वस्तू घरी घेऊन आलेली मी.
हा, आता मी पण आता म्हणजे